हॅलो
हम्म काय आवरडलं काय याला या आलाय आवाज आलाय
स
हा हा नवे बसले भी बसलोय बसलोय
हम्म
होम होम बोला की बोला कि बोला कि बोला याल की तुझा आवाजालाय माझा ये ना
काय म्हणाले आज बोला बोला येत की
बोल किमा होय
आणि जरा एक साडी घ्यायची होती साडा होय माहत माहत नि गेलेलो साड्या वागे जरा असं बघितलं इकडं तिकडं हम्म काय के उड्यावाला साड्या आता ते माणसून सेल पण आल्या ना पावसाळ्यामुळे
होय होय
साड्यांचे प्रकार आल्यात बाई म्हणजे कसं त्यांनी सेलमध्येध्ये काढलेले आहेत साड्या पैठणी हाय नवरारी साडी आहे खन साडी हाय नारायण पेठ साडी आहेय पुनेरी साडी हाय बानणीची साडी कांजीवरम सिल्क बनारस साडी चंदेरी साडी ल का काय काय काय साड्यांचं बाई काढलेलं परत साध्या साड्या आपल्या त्या सेलला सगळ्या काढलेल्या हम्म पैठणी साडी कस कली भारी दिसत नाही ग हो
कसली
गौरीसाठी नव्हे पैठणी साडी कसली छान दिसत ना नेसल्यानंतर मी घेणार आहे बाई पैठणी साडी म्हणजे ती चक्कस त्या आपली महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाते नाही पैठणी साडी शुद्धरे सीमस्थेते जत खरंच की म्हणजे अशी एकदम सॉफ्ट हम् माझ्याकडे एक पण नाही आहे हम्म अशी पोपट असतात त्याच्यावरती कमळ असत म्हण क क आहेत कमी पैशतल्या पैठण्या दोन खर असत कि नाही अशी सिल्कची तशी नाही आहे माझ्याकडे नऊवारी साडी नऊवारी एक आहे मिसलेली आमच्या आत्याच्या लग्नात आहे ना नव्वारी साडीनी असलेली तिचा महूर्त विडला ती पण छान छान दिसत होती पर ल मुठ्या असत नव वारी साडी को
होय छान दिसत्या खरं
नाही जी जाऊन जशीच्याार राणी पर्यंतचा इतिहास आहे बघ नऊव साडी म्हणजे क नाही
आपल्या महाराष्ट्रनच ते लोकच आहे ना
होय खण साडी पण कस पूर्वी के चोळीसाठी वापर आ तपू की सगळ्या बायकांनीसतात सगळ्यांना आवडत खंच साडी खण साडी बायका सगळ्या लद रंग असतात ना त्याचे वेगवेगळ्या नक्षी असतात त्याच्यावरती
म आमच्या बाळाला एक फ्रॉक शिवणार आहे.
खणसाटचा हम्म नारायण पेठ साडी पण भारी आहे. होय माझ्याकडे नारायणपेठ साडी आहे खरं
हायवे हा हां.
सोलापूर च्या सीमा भाग विणली नारयण साडी नारायणपेठ साडी मग ती सोरी काटासाठी प्रसिद्ध असत कि त्याच्यामुळं त्याच्यामुळ तिकड सोलापूर सोनेरी काठासाठी प्रसिद्ध असलेली
पेठ नाही माझ्याड काय माझ्याड काही नाही नाराय पेठ
हम्म होय.
त्या ह ज्यामध्ये पण त्या वस्तूमध्ये पण सेल निघालणार.
होय. बांधणी साडीचं कसं अ गुजराती बायका ती काय करतात माहितीे काय ती बांधणी सा- ते बांधून ठेवतात रंगवर रंगातच्या हच्यात घालतात आणि त्यानंतर गाठी गाट सोडत बसाय का आणि झाडलं की सगळ्या गा जातात आणि राजस्थानमध्ये खूप लोकपी आहे ती साडी हम्म कांजीवरम सिल्क आहे माझ्याकडं तुझ्या काय काय कांजम होय हो ते अंगा बरोबर बसतेय ना व्यवस्थित त्यांना त्या बायकांना व्यवस्थित कॅरी करता येते. हम् बधणीच्या आहेत. आमच्या मम्मीकडे पण आहे बांधणी साडी माझ्याकडे काही नाही नंतर बघायचं लग्न झाल्यानंतर म सिल्क आहे काय तुझ्याकडन कांजीवरम कुठं पर सिद्ध आहे माहती आहे का? तमिळनाडू मध्ये प्रसिद्ध आहे कांजुरम साडी म्हणजे ती जाप होत अस ना त्याची आणि भरजरी सोनेली त्याच्यामुळे कोणत्या पण सणासाठी घातली तररी चालते सोड माझ्याकडे
तांगचतेव
हम्म हम् आता तर आता तर की नाही बनारसीची आणि चंद्रची लईफ फॅशन आल्या त्या इंस्टाग्राम वर येऊढ पुढ क नाही. अ वाराणसीमध्ये हो अच्छ नाही ब जे तिच्यावरच जे जरी काम आहे त्याच्यासाठी ती भरणार असे. एकदम अशींगा परबर अस त सॉफ्ट आणिची भरग जासते ना म्हण त्याला बनारस म्हणतात.
हम्म बनारस म्हणतात. हम्म हॅलो. हॅलो. मज म हम्म. हॅलो.
हॅलो.
हा बोल बोल बोल ऐकाले बोल की हॅलो.
आणि या चंदेरी कशी हलकी असतात ना.
होय होय.
अंगा बरोबर पारदर्शक पोत असलेली साडी असत्या मध्य प्रदेशात ती तयार होत्या. चंदरी साडी हॅलो लग्न विधीसाठी ते आपण सगळं नेसू शकतोय. लग्न, पूजा, ऑफिस असं विशिष्ट सणांना आपण ती साडी घालू शकतोय. आणि किंवा आपल्या बजेटनुसार पटलेला सगळ्या तशा मिळतात. साड्या ह नारायणपेठ हे सगळ